हॅलो
हॅलो ताई आवाज येतोय हो नमस्कार आवाज येतोय तुम्हाला क्लिअर? हो मजेत आहे मी तुम्ही कशे आहात?
मस्त एकदम खूप छान
काय चाललंय सध्या?
ते गौरीत चालत हो ना
हो
अ कॉल
हम्म हम्म हम् बोला ना
हा हा
बोला ना आवाज येतोय मला हो येतो येतो
गौरी गणपतींचा
तुमचा आवाज येईना ताई ब्रेक होतोय तुमचा आवाज येइना मध्येच ब्रेक होतोय मी
आमच्या भागामध्ये ना म्हटलं गौरी गणपतीचा सण आहे ना खूप मोठ्यान सा साजरा केला जातो
येस येस
वर्ष वर्षभरातल्या सगळ्या सणांमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा सण कुठला असेल तर तो गौरी गणपतीचा सण असतो खूप प्रत्येक घरा घरामध्ये गणपती ब बसवले जातात
हो मी पण ऐकलंय की रायगड वगैरे साईड ला गौरी गणपती फारच जोरात असतात सगळे लोक गावी येतात वगैरे
हो हो हो सर्व बाहेर राहणारी मंडळी या दिवसांमध्ये विशेष सुट्टी काढून आपापल्या गावी येत प्रत्येकाची घर रंगवली जातात सजवली जातात बाप्पाच्या आगमनासाठी खूप तयारी केली जाते छोट्या छोट्या वस्तू खरेदी केले जातात भरपूर प्रकारचे पदार्थ बनवले जातात लोक त्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जाऊन भेटतात प्रत्येकाच्या घरी गणपतीला जाण्यासाठी म्हनजे खूप अशी मजा असते या सणामध्ये
हो पूर्ण दहा दिवसांच्या सुट्ट्या घेतलेल्या असतात
हो हो ब म्हणजे बऱ्यापैकी लोक हे दहा दिवसाच्या सुट्ट्यांवरच असतात जास्तीत जास्त घरांमध्ये पाच दिवसाचा गौरी गणपतींसोबत गणपती असतात आणि आपण आता कसं झालंय सगळीकडे अ सगळी फॅशन ट्रेंड वाढत चाललाय त्याच्यामुळे पाच दिवसात ते दहा दिवसाचे असे जास्तीत जास्त ठिकाणी असे गणपती घरामध्ये आपल्याला बघायला मिळतात बाप्पाच्या आगमनासाठी खूप छान छान छान देखावे तयार केले जातात खूप छान डेकोरेशन केलं जातं
आणि दहा दिवसाचा असेल तर मग गौरींचं विसर्जन कधी होतं
गौरींचं गणप पाच दिवसांनी ज्या दिवशी गौरी विसर्जन आहे ना त्याच दिवशी गौरीच विसर्जन करतात आणि अनंत चतुर्दशीला बाप्पाचं विसर्जन केलं जातं
ओके हा
हो आणि सगळ्यात जास्त म्हणे सगळीकडे गौरींचं वगैरे इतकं छान गौरी सजवल्या जातात त्यात संध्याकाळच्या टायमामध्ये गौरी घरी आणल्या जातात. त्यांची पूजा ज्या आरच्या त्यांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य केला जातो खूप मजा असते.
आणि घरोघरी असतात का गौरी?
हो हो हो ग नाही गौरी तशा शक्यतो घरोघरी नाही आहेत. अगदी अ एक एखाद्या आळीमध्ये चार पाच ठिकाणी किंवा पाच सहा ठिकाणी असा असत मग त्या ठिकाणी आप आपल्या कुटुंबाची एक एक गवर अस ठरलेल असत. मग त्या कुटुंबात स्त्रिया त्या ठिकाणी जातात. ज्या दिवशी गौरी ओवसा असतो. त्या दिवशी त्या गौरींचं पूजन करतात.
हम्म
इकडे फार फार रेलचेल असते ह्या दिवसांमध्ये मार्क र्केट सगळं गजबजलेलं असतं पंधरा दिवस आधीपासून काय डेकोरेशनच्या वस्तू किंवा खूप म्हणजे खूप सारं असं सजावटीच्या वस्तू वगैरे.
आमच्या इकडे पण नाशिकला असतात गौरी आणि अ आमच्या इथे नाशिकला पण असतात गौरी.
अच्छा
पण थोडं प्रमाण कमी आहे. गणपती बाप्पाचं प्रमाण जास्त आहे म्हणजे घरोघरी बाप्पा तोच. पण गौरी अ थोड्या कमी प्रमाणात आहे मग इथले लोक काय करतात. ज्यांच्या घरी गौरी आहेत ना मग ते आजूबाजू सर्वांना बोलवतात जेवायला परत हळदी कुंकुवाला.
बरोबर.
मग विसर्जन मग काय सोबत करता बाप्पाचं किंवा मग काही जण नंतर करतात.
अच्छा, इकडे कसं असत गौरी अ म्हये असं खूप ठिकाणी असतात. इकडे सुद्धा गौरी पण तुमच्या मनाने ह्या भागामध्ये गौरी जास्त प्रमाणात असतात आणि म्हणजे गौरीची मूर्ती आणली जाते. तिला सगळ साडी नेस वन तिला दागदागिने घालून सजवण त्याच्यानंतर सूप सुपामध्ये गवर आणली जाते म्हणजे तेरडा म्हणून रोप येत ते रोप अ गौरी ज्या दिवशी येतात त्या दिवशी संध्याकाळी गायीच्या पावलांनी ती गवर घरी येते असं म्हणतात. तिला छान सजवून त्या सुपामध्ये सगळं तिला साडी चोळी नेसवून. एक लहान मुलगी डोक्यावर घेऊन ती सोन्याच्या पावलांनी गवर घरामध्ये येते. मग त्या गौरीला बसवलं जातं. तिची पूजा केली जाते तिला नैवेद्य भाक री आणि भाजीचा नैवेद्य केला जातो. माहेरवाशीण घरी येते अशा एक ह्याच्यान तिची पूजा केली जाते. आणि दुसऱ्या दिवशी मग ज्या दिवशी गौरी बसतात. त्याच्या दुसऱ्या दिवशी गौरींचं पूजन गौरी ओवस ओवसल्या जातात हा. ज्या मुलींची नवीन लग्न झालेली आहेत त्यांचे ओवसे असतात. खूप अ.. मस्त असत- त्या दिवशी गोडाधोडाच असत, मुलगी आपल्या माहेरी आलेली असते- मग ते सूप घेऊन त्यांच्या त्यांच्या सासरी निघून जातात, बाप्पाच सु- द्धा आगमन खूप जोरात असत, पहिल्या दिवशी सगळं- ब्राह्मण येऊन अ.. सगळं बाप- प्पाची विधिवत पूजा करतात, हो बाप्पाला मोदकां- कांचा नैवेद्य असतो, दोन्ही वेळ छानपैकी आरती, पूजा- वातावरण एकदम प्रसन्न असतं म्हणजे.
आणि तिकडे उकडीचे मोदक पण असत- सतात ना जास्त.
हो, हो, हो, बाप्पासाठी उकडीचे मोदक हे असता- असतातच असतात, अगदी पहिल्या दिवशी, शेवटच्या दिवशी बाप्पा- बाप्पाला निरोप देताना त्याच्यासोबत मोदक बांधून दिले जातात, एक श्र- ध्दा असते की, बाप्पाने रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून, त्याला खीर आणि मोदक असं- दोन्ही गोष्टी केळीच्या पानांमध्ये बांधून बाप्पाच्या मूर्तीसोबत विसर्जित केल्या जातात.
आता इकडे कसं असत- अ इकडे मुखवटे असतात, म्हणजे ते वर्षानुवर्ष मग ते लोक- ते मुखवट्यांनाच बसवतात, मग त्यांची आरास मांड- तात, पूर्ण त्यांना नैवेद्य वेगवेगळे पदार्थ म्हणजे- करंजी, लाडू सगळ दिवाळीला आपण करतो ना, तसे सगळे स्वीट-
हा, त्या भागामध्ये हे सगळं खूप- खूप पदार्थ केले जातात, तसं आमच्या इकडे अ- एवढे पदार्थ नाही केले जात, गौरीला नैवेद्य म्हणजे जेवण आपलं जे असतं- डाळ, भात, भाजी, गोड वडे केले जातात, खीर केली जाते- तिच्या आवडीचा अजून काहीतरी गोडाचा पदार्थ- आणि इकडे कस मुखवट्यांच्या गौरी असतात, पण त्या खूप क्वचित ठिकाणी भेटतील तुम्हाला जास्त- त जास्त ठिकाणी मात- तिच्या मूर्ती असतात गौरींच्या, त्या गौरीला छानपैकी- सजवतात मग घरी आणून आणि मग तिची पूजा वगैरे केली जाते.
हो आणि इथे मग मुखवट्यांनाच मग खालचा पूर्ण हात वगैरे तो साच- केला जातो, साडी दोघींना सेम साड्या नेसवल्या जाता आणि मग ते- पूर्ण ते जे पदार्थ बनवले त्यांची आरास-
बरोबर, हा तुमच्या भागामध्ये दोन गौरी असतात ना, हा तस- इकडे नसते, इकडे मूर्ती एक असते आणि सुपामध्ये अ- ते तेरड्याची रोपं ठेवून ती एक गवर असं-
हम्म, हम्म, नाही, इथेच दोघी हे म्हणजे मध्ये गणपती बाप्पा- आणि दोन्ही साईडला दोन गौरी असे आरा अस- ते आणि मग बाकीच पदार्थ वगैरे आणि परत मग पूर्णाच स्वयं- पाक असतो. आणि मग मुलींना वगैरे जे पाहुणे वगैरे बोलवले, त्यांना पण तोच- अ जेवणाचा-
बरोबर, बरोबर, इकडे पण जेवणाच्या- टाइमामधे जे कोणी येतात ते जेऊन जातात आणि लोक- प्रत्येकाच्या नातेवाईकाकडे मित्र-मैत्रिणींकडे- गणपती बघण्यासाठी विशेष करून म्हणजे वर्षभरात ज्याची जिथे फेरी होत नाही- तो ह्या सणानिमित्त एकमेकाच्या घरी जाऊन येतो कि, गणपती साठी जायचंय.
भेटी घेतात भेटी गाठी पण होतात ह.. इकडे सुट्टी नसते प इकडे फक्त दोन दिवस असते सुट्टी मुलांना. पण आमच्या इथे पण मग कस असत सार्वजनिक गणपती बाप्पाच असत ना, मंडळ तर तिथे मग मोठे मोठे असे कंपन्यांचे पण मंडळस असतात. मग त्यांचे डेकोरेशन असत मग लोक काय करतात शेवट तीन चार दिवस संध्याकाळी बाहेर पडतात आणि सगळे ज्यांनी ज्यांनी डेकोरेशन हो डेकोरेशन. छान बनवले छान छान तिकडे जातात मुलांना दाखवतात.
बरोबर इकडे पण तसच असतं इथे पण तसच असतं की जास्तीत जास्त लोकांकडे पाच दिवसाचे गणपती असतात गौरी गणपती विसर्जन झाले की मग सार्वजनिक गणपतींचे मोठ मोठे गणपती अगदी सात सात आठ आठ फुटी गणपती सुद्धा असतात ते बघण्यासाठी त्यांचे देखावे त्यांच डेकोरेशन बघण्यासाठी खूप लोक बाहेर पडतात आणि विसर्जनाच्या दिवशी तरी खूप कमाल असते म्हणजे मजा असते. सगळे ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाला निरव मिरवणूक वगैरे असते.
इथे ढो नासिकला खूप ढोल पथक ये त मग असं ढोल पथक बोलवलेले असता.. मग ती वाजत गाजत मिरवणूक निघते अस. आहेत भरपूर धमाला असते इकडे पण.
इकडे गावोगावी कसं असतं लोकं भजन करत
हा.
त त्यांना, वगैरे ह्या सर्व गोष्टी असतात नाहीतर गावगावी बघल ना तर बाप्पा मूर्ती- डोक्यावर अस गौरीची मूर्ती डोक्यावर असते आणि एक विशिष्ट मंडळी पुढे त्या सगळ्यांच्या पुढे चालत टाळ मृदुंग वगैरे वाजवत. भजन बोलत बाप्पाला छानपैकी. ही पारंपरिक पद्धतीने निरोप दिला जातो. अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वजण बाप्पासाठी हे करतात खूप मेहनत घेत ता त्या दिवसांमध्ये खूप अशी रेलचेल असते सगळीकडे.
हो हो हो. इकडे पण तसच आहे आणि इकडे आता कस य आहे ज आपली शाडू माती तुझी मूर्ती असेल. तर मग ते विसर्जन करतात लोक स्वतःहून नदीमध्ये. आणि ज्यांनी काही पीओपी च्या वगैरे असतील तर मग ते काय कर अस पाच वेळेस नदीच्या पाण्यात हे करतात आणि परत ती ते असत म्हणजे, संकलन केंद्र हो संकलन केंद्रामध्ये दान करतात ती मूर्ती. म्हणजे प्रदूषण नको व्हायला.
पण हा बरोबर गावोगावी कसं असतं जास्तीत जास्त मातीच्याच मूर्ती असतात त्यामुळे प्रदूषणाचा तसा फारसा प्रश्न येत
हो हो.
हा त्याच्यामुळे तस फारस काय प्रदूषणावर परिणाम तसा होत नाही पर्यावरणावर तसा फारसा परिणाम होत नाही या गोष्टीचा
हम्म हम्म हम्
हा पण जे सार्वजनिक मूर्ती वगैरे असतात त्या तर पीओपीच्याच असतात पण त्या मो समुद्रामध्ये विसर्जन केल्या जातात.
हम्म नाही इकडे सगळ्या मग येण्या संकलन केंद्रातच जमा होतात आणि मग अ म्हणजे त्यामुळे कस हे प्रदूषण जेवढं प्रत्येक जण प्रयत्न करतो.
बरोबर
कि कमी झालं पाहिजे आपल्यामुळ नको व्हायला असं
बरोबर बरोबर
त्याच्यामुळे प्रत्येक जण
हो हो इकडे पण बापाचं च जे निर्माल्य वगैरे सग ग असत ते एका ठिकाणी गोळा केलं जात मग त्याच्या मार्ग लावला जातो कि ते कुठे कसं त्याची विल्वाट लावायची जेणेकरून प्रदूषण होऊ नये किंवा पाणी घाण होऊ नये. आणि इथे कसं ठिकठिकाणी नद्या समुद्रा खाड्यांच पाणी असल्यामुळे विसर्जनाला तस कृत्रिम तलावाची वगरे गरज नाही पडत हा
नाही इकडे कसं आहे थोडंफार असं नद्या वगैरेच त्याच्यामुळे मग कृत्रिम तलाव ठेवलेले अस ग्राउंडस वर किंवा मग ज्यांना नदीवर जायचंय मग ते तिथे अ संकलन केंद्रात देत
अच्छा बरोबर अगदी